हा, येऊ राहिला का आवाज आता आवाज येतो फुल्ल
हा येतो ना
हम्म पाररा
गप्पा माराला का?
हा मी रोहिणीकडे येल होतो.
हाव का, मिरा वहिनीला काम नाही.
मीरा वहिनीला काही काम नाही बाई झोपेल्या येत पण देईल उठून त्यांना हा, मस्त झोपल्या ब्लँकेट घेऊन पण उठले आता हम्म झाल्या का मग सवाशनी घालायच्या?
हाव झाल्या सवाशनी घातल्या आणि म्हणल आज चारा पाणी करा.
व्हय परत चालूच पाऊस, ीुसत लाग त्याला नाही
हम्,
बर हाय बाई जवळ जवळ तारनीतील जवळ असल्या पण म तारायच राहला आमच. कशी आवरलना हां, हा जवळ असं का? वाटत नाही नेहुन चाल! चारा पाहि जवळ फक्त!
हा चारा आणून त होते ते आंघोळीच्या आधी मग?
हा,
रोहीत,
हा वहिनी हाय रोहीत, त आच् रोहिणी बल होती होत ना हेच राहिलाच बाकीत चरायला कसं कसं मग काय सांगित.
हा आग मी बी कड केले मय बी राहिले आज.
हो का माझ रायच तुम्ही मला काळणारच नाही, सकाळी आल्या वईन इकडे व रिप्रेश करा मग त्याला कॉल केला मग त्याला सांगाचं आणि कार्या अप चालू करायचं.
हा कार्या अप चालू केल्यावरच येतो मग,
हा तेव्हाच लागवतो मग म काल वेशू ताईला ना तेच लागणार नाही वाहिनीचा नाही लागतो. वहिनीचा लागला नाही मग काकूस लावलात एक, हा म्हनल मग याला लावून पाववी लागलात एक. म हां म यासाठी, आं हां, पाच नाही ते ल की तीस त तीस कॉल करायचे आहेत. ती एका एका व्यक्तीला चार चार अशी.
पाच पाच पाच पाच एका हेला हम्म.
हां, त्याच्यासाठीच मला ब राहिलं मग ते काय झालं दहा पाच सोडले अगोदर परत दहा आले दहा सोडले परत पंधरा आले.
होतोय एन्जोय मग काळजी घे,
हां,
पाच पाचरी
हो का तुमचं राहिल का मग!
हा मय राहिले ना प वीस करेल मी ह दहा राहिले अजून.
हो का,
हम्म,
व्हय जी मग तारीख आली ती आठची तारीखेला उगाच पूर्ण करा म्हनल आता. पा आता करूनुस पाहते आज लागत त्या काय कॉल मग.
हो हो,
हा शेवट तारीख तीच ना,
हा शेवटची तारीख देल जा आहे ना
हा हा,
हम्म,
ब करा मग तारा पाणी.
हां हां,
हा,